चला, होय, की. बापा. सोड कि जरा काय ओ
चल कि
हा
धर की असं खाली माझा फोन धर की असं अरे बोलायचं असतं र काय विक्याला चेष्टाच वाटायलीय हेला म्हणायलोय फोन धर खाली आवाज दिला भावा तुला अय एना आताच
तू मी परशा चोट लगे हे हसे फिर क्यू महसु अ ग, ग, ग, ग अगं नवरी हगली ग म हगली ग नवरी हगली तीच्यासाठी सांगू बघ कमी खाग आणि खरं सांगू कुठलंही डी आय वाय
पडशी बिडशील
तु त्याजा पण मोबाईल दे मग पुढच्या वर्षी युट्यूबला दिसती नाही आपल्या जायच पहिल्या सुधा
कालची बातमी गाडी लॉंच झाली फोर व्हीलर की आणायची सहा महिन्यात म्हणायच आयला त्याला गिऱ्हाईक का कुठलं बघा शेवट हे आपलं आठवणी तुम आयुष्याभर राहत्यात तुम्हाला आमच्या खांदानाला नको ते लावू नको ते दिसलं की विकायचं व्हरायटी दाखवायची बाजारामध्ये काय नवीन आलय आमच्या घरी लॉन लगेच त्याला बाजार दाखवायचा घ्यायचं खानदानच तसाई काय खांदान आणि तुम्ही म्हणताय पाटलांनी किती जुन परंपरा जपल्या काय जपलय आव दहापट्टीची गाडी त्यांनी टायर टाकलेत आव ठेवाय पाहिजे होत तुम्ही कार, कार, कार वाजय पाहिजे होत्या आव भाऊ या गावामध्ये आठवणी ठेवाव्या पाटलीन ह्याच बैलगाडीमध्ये नवरीहून आपल्या गावामध्ये आली तुमची बायको मला आम्ही तचालू केला जायचचा दुखापत काय गावखान्यात घेऊन जायची बैलगाडी शेतातील सगळी काम करायची आणि अन्न, धान्य बाजार नाही काय बार कुठे घरी आणायचा बैलगाडी जा शिवरात्री- पाच दिना पाच दिन घड असता माहिती आहे तुमच्या मासाठी सांगतो आम आ- वढक्रम टेकली पाट बरच म्हणायच मी आजारी आजारी आणि बारामतीला जायचे गुलू गुलू बोलता येऊ म्हणून- मग जेवानी मध्ये बोलायचं मग बोलायचं कधी म हजार पनाच नाटक क करायचं. आमच्या आजी मानाचे बाळ बैलगाडी सगळ्याच्या घरी बैलगाडी अस असं नाही ना- चाले बैल गाडी्ख न का त गाडीणची साधना नव्हती बैल गाडीला किती महत्व होतं काय बासाहेब- अ सुभासराव बैलगाड्याच मा- माझ्या लाग् तू म तारम सांगो शोभात राव- लग्नाता झालं सुभाषराव माराचा आणि सगळ- कशाच काय माझं आमची गरीबी आमचं लग्न आखण-
बघायला पहिलेकद एक म ज पाटल्या दोन गा ह आराम होज पण बाबा की बाई नबर का- ब अाय ह य शण्या आहे म्हणजे आमच्या बैलाला क चांगले त्याला माईट होत. तिच्या बाहेर वजन घाले की पैसायचा की त्याला शिकवले टेक्निक होतं. वाट रे वा ये सुभषराव म्हयचं काय प्रत्येक बैलगाडीत- सात ते आठ माणसं बसायची आणि सुभासराव हे काय करायचं विसएक माणस बसवायच एका बैलगाडीत- हो बर
कोण जोठ्याव थांबायं कोण काय तु एवढा एवढ्या सा रांगात होता ना- माझ्या गाडीच्या मागे पळत सुटतय मला न्या मला न्या म्हणून पशा उठला का नाही मग- आवो काय सांगायचं सुभासराव माझ्याकड सगळे आपल्याकची लोक टकामका बघायच. काय जावायानी बैल आनलाय यो- ही अशी डंगरा न डंगरा दात पडून गेले तो आणि मग काय- चार चार दिसाचा पर्वास सुभासराव मग जायचो आम्ही मुक्कामाच्या ठीक- वड्यात गाड्या सोडायच्या तिथं जेवण करायची पिठलं भाकरी तिथं तीन- दगडाची चूल मांडायची- ती बाया करायच्या सोयपाकन गडी जेवन करायची तोवर बैल धुवायची- मग त्यांना नाटवायचं त्यांना हेगोळ बिगीड गोंड- त्या म्होरक्या झुल्या आण मग तिथं गेलो सुभासराव आणि काय सांगायचं. ज बायको- माझ्याकडे बघायची बैलाकडे बघायची दशा का दशा बैल होता त्यो काळा- पक्या शिगाचा अन सगळं वो माझी हच्या बैलाने आबरु घालावली सुभासराव. नको झाल मला तुम्ही होता की तवा त्या तडमताशावर उडी मारत होता आमच्या- तुम्हाला एवढ आठवण होय कीती आबदा माझे झाले तुम्ही हे लग्न- तुमच्या वडलांचं सांगताय का तुमच्या आजोबांचं सांगताय आवो माझं काय राव माणुस- पाटील तुम्ही सांगताय माझ्यापेक्षा पाच वर्ष लहान फोरवीहीलर- तुमच्या लग्नात बुंधी भात चांगला खाल्लायी की आपण. अहो ह्याच्याया लग्नातलं मला अस वा कच जातच नाही म- अरे तुझ्या लग्ना तर ह शर्ट तू स्लीपरवर केलता आणि माझी उमणी होती तुला- दुसायला ऐटीत बसला होता असा पण त्याच्यातलं मला एक गोष्ट पटली बैल म यायला विचारतो बशा पण बशाचा गुण म्हलक पुढं आलेत. घरदार बसून असतो तेवढं मात्र लग्न करायच्या नावाने बोंब. एक दुसरच गडी रानात आणायचं नाही म्हणाचं. तव उसाच निघाल नाही हेच नीगलं नाही बशा बशा बरं बर त्यो गण्या, बशा आणि ह्यो पण राम म्हण अर लाजबीचा वाटतय का हैसान खरामच. अरे ज्या तुमच्या आज्याला, पंज्याला आमच्या बश्या बैलांनी प्रपंच्याव बसवलं त्याच तुम्ही इथं मापं काढताय ओ गप ओ. एका ठोक्यातच आडवा करीन एका एकाला बैल चांगला होता. पण ते तुमचे गुण चांगले नाही म्हणतोय मी त्याच्या गुण त्या सासऱ्याला लागलं. ज्या बशा बैलानी अक्षरशः बसून बसून तुमचा संसार बसवलं व्यवस्थित घडी बसवली त्याला नावं ठेवताय त्याला कुठं नावं ठेवली बशा च्या पुढच्या पिढीच्या मालकाला नाव ठवले आम्ही अहो तो बसत होता म्हणून त आम्ही पळतोय सोपं नाही. अ पाटील एक काम आहे काय सिक्रेट बोलायचय तुम्ही येऊ नका चला चला की. का काम आहे तुया संसाराची घडी बसवली चला ना चाल गे. अरे जा तिकडं आयला काय काम काय तरी डोक्याला ताप राव सुभाषराव लय नालायक आहे राव. कशाला जुन काढता उकरुन तुम्हीच काढला आज. पंं तुम्ही सग पंच्याऐंशी वर्ष यावे सगताय बैलाडीत बसून गेलो ह्याच्यात गेलो. आणि मी कधी आपल्याशित देव डान्स केला. आर तवा वडे वडे हिंडत होता तो मी आता झाला तंटा मुक्तीचा अध्यक्ष. वड्यांनी सगळ्या चिंगल्या धरत होता तुम्ही मला नको सांगू. नाना साहेब तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहे मी कुठं कुठं नको नको नको नको नको. ऐका ना ऐका ना बर आज की माझ्या केळीच्या बागा पेटवा नांगर तिकडं केळी पण काय करतात ते.
डोंट नो हो नीड्स टू हिअर तीस बट यू कांट बी गुड अजस् वन थिंग एनी मोर.
हो होय अण्णा हा बोल की सारख फोनाव फोन फोनाव फोन गणा भाऊ च राव. नुसत का कामाला म्हटलं काही कडे देतो का बर झाला बाळा आलास. काय होते माहिती का? वढा पुत काही लोकच आहे का? मावशी नाही होय तुझी मावशी लग्नाच बघा म्हण माग बर टाक बिन लग्न तुझं काय वय गेलं वई.
माझ तर वय च्या चाळीऐंशीत लगीन झालंय नाना ऐंशीतच झालं असल. हे बघ बाळा काय झालंय हेि राहिले पाच एकर सुद्धा फुकून टाकतात लग्न लग्न करू नक लग्न होईन तुझं एवढं जरा गव असायच
फ असाय चांगला पाणी जात इकड बघच का काम होणार नाही. तू केल तेवढं तरी उरकल काम. आणि ते जेव्हा शती असली तरी विकून क टाका तस नऊ बोलू लका. येडा आहे का रे तू करं तंय लग्नात चाललंय की आमच्या विचार तशी परगी मिळली पाहिजे ना? तुम्ही विदारा घ्या खम्हीका ॉ ला ब तुला जीव ला जेव नवाला बा तू काय कर आता? तू बदाम काय कमी कर रे बाबा तो मी हे. पुण आणतो डबा नको काळजी करू त आता नाश्ता कर तू तुला डबा आणतो घरून. हो इ भट तुू का आहे तुझी म वि आहे तूचल. का मोठ कर हो आ चार मला बोलून. अ त्यांच नको ते विषय ऐकल्यापेक्षा आपल्या बाजूला गेलेला बरं म्हणजे विषयच कट करून टाकला.
आ